हॅलो.
ओ, नमस्कार ताई कशी आहेस?
मी छान आहे तू कशी हाय?
मी पण छान आहे अगं आज शाळेत ना आमच्या शिक्षकांनी चांगल्या सवयींची मा महत्त्वाबद्दल खूप छान माहिती सांगितलेली. ते ऐकून मला वाटले की या विषयावर आपण सविस्तर चर्चा करावी.
खरंच चांगल्या सवयी माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयीच आपल्या व्यक्तिमत्त्व घडवत असतात.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू आपण दररोज जे शिक तो ना त्याचा परिणाम आपल्यावर आपल्या भविष्यात दिसून येतो म्हणून लहानपणापासून जे चांगल्या सवयी लाव लावणे खूप आवश्यक असते आपल्याला.
हो उदाहरणार्थ सकाळी लवकर उठण्याची सवयी. जो व्यक्ती वेळेवर उठतो त्याचा दिवस अधिक चांगले होते. ते जातो, त्याला सर्व कामासाठी पुरेसा वेळ मिळतो ना.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू, मलाही सकाळी लवकर उठायला आवडते. सकाळचे वातावरण खूप शांत आणि प्रसन्न अस तेना, त्या वेळेत अभ्यास केलास अधिक चांगले लक्ष केंद्रित करता येत.
हो ग. माझी आई नेहमी सांगते की दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस उत्साहात जातो, यामुळे मी आम्हा त्यामुळे ती आम्हाला लवकर उठवण्याची सवय लावते.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू. आणखी एक महत्वाची सवय म्हणजे स्वच्छता. स्वतःची आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखणे ही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे ना.
अगदी खरं बोलीस तू स्वच्छतेमुळे अनेक आजार टाडता येतात, तसेच स्वच्छ वातावरणात. राहिल्याने मनही प्रसन्न राहते.
माझ्या मते तर वेडेचे महत्त्व समजून घेणे हि सुद्धा एक चांगली सवय आहे. वेळेचा योग्य उपयोग करणारी माणसे आयुष्यात अधिक यशस्वी होत तत ना
हो वेड वाया घालण्या ऐवजी त्याचा उपयोग अभ्यास वाचन किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी केला तर खूप फायदा होतय.
हो अगदी बरोबर म्हंटलं, तू तुला वाचनाची सवय आहे का?
मला अं हो मला पुस्तके वाचायला खूप आवडतात. वाचनामुळे ज्ञान वाढते. शब्द संंग्रह समृद्ध होतो. आणि विचार करण्याची क्षमता विकसित होते. ना
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू. मला हि वाचनाची सवय आहे. दररोज थोडा वेळ पुस्तकांसाठी काढ काढल्याने खूप काही शिकायला मिळते.
चांगल्या सवयीमध्ये नियमित व्यायामचाही समावेश होतो.
निरोगी शरीर असेल तरच आपण इतर कामे चांगल्या प्रकारे करू शकतो.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू. मी तर दररोज सकाळी चालायला जाते. त्यामुळे मला दिवसभर ताजेत वाने वाटते.
मी योगा करते त्यामुळे शरीर आणि मन दोनही निरोगी राहतात.
हो हे तर खूप छान आहे. चांगल्या सवयींमध मध्ये तर नम्रपणा आणि आदराने वागणे हे हि खूप महत्त्वाचे आहे ना?
हो मोठ्यांचा आदर करणे. लहानशी प्रेमाने वागणे, आणि सर्वांशी सभ्यपणे बोलणे, यामुळे चांगले संबंध निर्माण होतात.
हो हे तर बरोबर म्हंटलं तू काही लोक खूप हुशार असतात. पण त्यांच्यात चांगल्या सवयी नसतात ना. त्यामुळे लोक त्यांचा त्यांच्या पाासून दूर राहतात. हे चांगलं पण नाही आहे ना?
हो खरं आहे ज्ञान महत्त्वाचे आहेच. पण चांगले वर्तन आणि सवयी यांनाही तितकेच महत्त्व आहे.
होय तर अगदी बरोबर म्हटल तो. अं बघ ना आजकाल मोबाईलचा जास्त वापर ही एक समस्या बनली आहे ना? त्यामुळे वेळ वाया जातो. किती वेळ वाया जातो ना त्या त्यात?
हो मोबाईलचा योग्य उपयोग करणे ही देखील एक चांगलीच सवय आहे. आवश्यक ठेवताच वापर करावा.
हो हे तर अगदी बरोबर म्हटलं तू. मला वाटते ना कि प्रत्येकाने स्वतःच्या सवयींचा विचार करायला हवा. कोणत्या सवयी चांगल्या आहेत आणि कोणत्या बद बदलण्याची गरज आहे. हे ओडखणे महत्वाचे आहे.
अगदी बरोबर. वाईट सवयी बदलण्यासाठी इच्छाशक्ती आणि सातत्य आवश्यक असते
हो अगदी बरोबर म्हंटलं तू माझी एक सवय होती की मी काम पुढे ढकलत असते पण आता मी काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तर मला तर चांगलं वाटत
खूप छान मी सुद्धा आधी अभ्यास शेवटच्या क्षणापर्यंत पुढे ढकलत असे पण आता वेळापत्रक बनवून अभ्यास करते
हो हे तर खूप चांगलं झालं चांगल्या सवयी आत्मविश्वास वाढवतात ना असे तुला वाटते का
नक्कीच जेव्हा आपण आपली कामे वेळेवर पूर्ण करतो आरोग्याची काळजी घेतो आणि शिस्त पाळतो तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढते
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू चांगल्या सवयीं मुळे ताणतणाव ही कमी होतो ना
हो कारण नियोजनबद्ध जीवन जगल्याने गोंधळ कमी होतो आणि कामे सोपी होतात
हो अगदी बरोबर म्हटलं तू आपल्या मित्र परिवाराची आपल्या सवयीनां सवयंवर परिणाम होत असतो
अगदी खरं चांगल्या मित्रांच्या सहवासात राहिल्यास चांगल्या सवयी लागतात आणि प्रेरणा मिळते.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू मला वाटते ना कि कृतज्ञता व्यक्त करणे ही देखील एक चांगली सवय आहे काय वाटत तुला
जी आपल्या मदतीला येतात त्यांचे आभार मानणे आणि त्यांच्या योग्य योगदानांनी कदर करणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे
हो हे तर अगदी बरोबर म्हटलं तू आपल्या पालकांच्या पालकांनी शिक्षकांनी आणि मित्रांनी आपल्या साठी खूप काही केलेली असते ना
म्हणूनच त्याबद्दल आदर आणि कृतज्ञता ठ ठेवलेच पाहिजे
हो अगदी बरोबर चांगल्याच सवयी एका दिवसात लागत नाहीत त्याला वेळ लागतो ना
हो त्या हळूहळू विकसीत होतात पण एकदा जर अंगीकारला ही संपूर्ण आयुष्य बदलू शकते
हो अगदी बरोबर मला तर वाटते ना कि प्रत्येकाने दर महिन्याला एक नवीन चांगली सवय ला लावण्याचा प्रयत्न करावा
हा खूप चांगला विचार आहे उदारणार्थ रोज वाचन करणे वेळेवर झोपणे किंवा नियमित व्यायाम करणे
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू आणि वाईट सवय हळूहळू सोडण्याचा प्रयत्नही करावा ही पण चांगली अं गोष्ट आहे ना
हो अगदी बरोबर कारण चांगल्या सवय यशाचा पायाच असतात
हो अगदी बरोबर म्हटलं तू. आज ह्या विषयावर तुझ्याशी बोलून मला इतकं चांगलं आणि प्रेरणा मिळाली. काय सांगू
मलाही खूप जास्त छान वाटलं, या चर्चेमुळे माझ्या सवयी. बद्दल विचार करण्याची संधी मिळाली.
हो मग आपण दोघी आजपासून, आणखी चांगल्या सवयी अंगीकरणाचा संकल्प करूया का.
हो नक्कीच आणि एकमेकां एकमेकीना त्यासाठी प्रोत्साहित, पण देऊया.
हो अगं मला वाटते ना की, प्रयत्न केल्याने ना दर महिन्याला आपण नवे नवे प्रयत्न नवीन नवीन चांगली सवय लावण्याचा प्रयत्न करू तर किती छान होईल ना.
त नक्कीच. सकाळी उठणे. वेळेवर उठणे वेळेवर अभ्यास करणे. ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला ही सवय वापरली पाहिजे.
हो मी मी पण असंच विचार करत आहे. रोज वाचन करणे वेळेवर झोपणे किंवा नियमित व्यायाम करणे ह अ हळूहळू नवीन चांगली सवय लावण्याचा प्रयत्न. करावा मला असं वाटत
हो आणि सकाळी उठलो की पूर्ण दिवस उपयोगाचा जातो. जर वेळपत्र बनवला आपण तर पूर्ण दिवसाचा आपण शेड्यूल करू शकतो. आणि आपला दिवस छान जातो.
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू. हळूहळू विकसित होतात ना मग चांगल्या सवयी. पण एकदा त्या अंगी साकारल्या कि संपूर्ण आयुष्यबद. आयुष्य बदलू लागतो ना आपला.
हो हा खूप चांगला विचार आहे तुझा. हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करावा वाईट सवयी
हो तर. नक्कीच आणि एकमेकीना त्यासाठी प्रोत्साहन देऊ ना आपण एकमेकी पिला
बर ठरल मग
हो धन्यवाद नमस्
धन्यवा नक्कीच नमस्कार.